गावात
हॅलो.
हॅलो.
आला आवाज?
हो हो, येता येता बोल.
हा, काय म्हणत होती तू?
मी म्हणत होती की, आत्या आणि तू दोघीच आला का?
आ काय?
आत्या, तुझी आत्या आणि तू तुम्ही दोघीच आला का?
नाही मी एकटीच आली.
चंद्रपूरला?
चंद्रपूरला नाही मी चिकलीलाय. चंद्रपूरला उद्या सकाळी जाईल मी, निघील.
कोण कोण जाणारे चंद्रपूरला?
अ सगळेच आहेत, त्यांची इकडची पाहुणे मीन ओळख त्यांच्यात. पप्पा कडचे पाहूने मी कोणालाच ओळखत नाही. हाव गाडी घेऊन.
कितवा बड्डे?
पाचवा.
हम्म, मोठा करणारे.
हम्म, लई मोठा करणारे.
बापा रे. आयच कोण नाही आला मग व्हिडीओ, बीडीओ काढा
किती जीवावर येती प्रवास करायला.
हम्म.
हं. म्हणून
हम्म.
आत्याने एवढी जबरदस्ती केली ये म्हणे, ये ये ये मग यावच लागलं मला.
हम्म, जाऊ देन तेवढंच पायल वगैरे भेटते ती हीकड तिकडलं चंद्रपूरच वगैरे
हो.
हम्म. ते जे आहेत ना म्हणजे हे जे आता लग्न जोडलं माझं ते ते ते आधी चिखलीलाच राहत होते.
अच्छा.
त्याची जी आजी आहे, त्याचे मामा चिखलीचेच आहेत. ते चिखलीलाच राहतात अन् ते तुझे जे हे आहेत ना आत्या आत्याचे मिस्टर.
हां हां.
चांगले आपण तिच्या लग्नात आम्ही नव्हतो आलो का तुझ्या त्या
हाव माहिती आहे मला, छकुली दीदीच्या लग्नात.
हा छकुली ताईच्या, तर तेव्हा ते पण आले होते त्या लग्नाला.
हम्म तेव्हा तू कशी दिसाय होती? सगळेच कसे दिसत होते, एकदम चपरी दिस होते सगळेच्या सगळे.
तेव्हा आपल्याला की समजत नव्हत एवढं.
हो.
हम्म.
ख काय खतरनाक दिसत होतो आपण.
काय म्हणते मग, अजून काय चालू हाय?
काही नाही बुवा इकडे बसली.
तू ऑनलाईन क्लासेस लावले का पी डब्ल्यू चे?
हो.
हम्म हम्. चांगले हाय ते फिजिक्सवाला मी पण के एम सी ए च्या वेळेस केले होते त्याचे क्लासेस.
समजते ना.
हम्म हम्म मस्त हाय आणि फी पण अशी रिझनेबल आहे जास्त नाही हाय.
हम्म हम्म.
तुझी किती हाय मग फीज?
माझी का चार हजार पाचशे.
बापरे! हा एका वर्षाची असेल ना मग.
हो हो.
हा बरोबर आहे म हम्म.
ते इकडे बिळगालेले घेतात पंधरा पंधरा चाळीस चाळीस हजार रुपये घेतात.
बापरे!
हम्म म्हणून ऑनलाईन नाही लावली सॉरी ऑफलाईन नाही लावली.
हिवले
हा. ही हेच्यावर देविकाचं नाव येतयं
हो गं मी देविकाचं नाव टाकल ना.
हम्म.
म्हणजे माझं दुसरं नाव देविका आहे ना.
हांय-
हां.
मग गोल्डे म्हणून टाकं.
हा देविका गोडडे. मग तुम्ही उद्या सकाळीच निघणार आहे का?
हो सकाळीच निघणार आहे सहा वाजता चार वाजता उठणार आहे मी.
बापरे! आताच हा कॉल झाला की. हा कॉल झाला की झोपू म्हटलं. मला जिमला जायचायं.
हो हो. उद्या सकाळी उठण आहे ना, मला पण.
हा करशील बाई कॉल कारण आता चालू झालं, हे पण आं हे पण अकाउंट त्याइच्यावर काहीच कॉल नाही, टास्क यायचेच हेत अजून.
मग मी सगळे कॉल येच्यावरच करतो. कारण की, मग बोलायला कोणीच नाहीये. काय करायचं माहितेयं का? ऐक ना. त्या देविकाकडे द्यायचं.
हो देविका लयी चटर पटर करते.
अरे बाप! काल मी दहा कॉल केली तिला, तरी म्हणते मला कॉल कर तू अजून.
हुं.
मग मामांनी तिली कल्ला केेला, झोप म्हणे उद्या शा ळा हाय म्हणे तुई, तरी ती म्हणे चुपचाप म्हणते अशी साक्षी दिदी कॉल करजो अजून.
हां.
म्हटलं झोप ओ माय, झोपू दे मल
झोपतच नाय ती. एवढी बडबड करते बाप रे बाप!
झाल्यावर मग नाही करता येत. एकदा एकदा का तुझे एकश्याऐंशी मिनीट कंप्लीट झाले तर मग करता नाही येणार मला तुला म्हणजे तुला मला.
त्यांचे झालेत ना, एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट म्हणून त्यांना लागला नायी आज. राजू मामा
हो का तरी लागला का?
हाव लागला म्हणजे आजच झाले त्यांचे संपले एकशे ऐंशी मिनिट.
आज झाले का कंप्लीट?
हाव.
हुं.
हुं मामा हसत होते. मामाला चांगलं वाटलं.
आं.
संपले म्हणून मा माझा कॉल लागला नाय तर, मामाला चांगलं वाटलं.
काऊन गं?
का तर कॉल संपले ना? हं हसत होते.
हुं. पैसे आले असतील ना त्यानंला?
काय माहीती? सातशे आले होते म्हणतात. नाही नाही. दीदी म मलाट टाक्स अ टास्क आल्याच्या आधी, दहा कॉल केलते माझ्या दिदीनं. तेचे येतील का मल?
हा म्हणजे तुला केले ना दुसऱ्यांनी?
हा.
हो येतात. मम्मीला आले ना त्याचे, आधीच आले होते. टास्क यायच्या आधीच.
पण मला नाही आले.
हळूहळू येत. आता खूप सारे लोक वाढले न. तम मग हम् ते सर सरांशी बोलली मी. सर म्हणे हळूहळू येतील. हॅलो
थांबा की दोन मिनिटं.
थांबायला नाही जमत कुठं चालली तू
दोन मिनटं.
हा हा कुठे चालली पण बोलत राहा.
बोल मम्मीचा मेसेज आला होता जेवली का?
हा हा हा काय जेवली मग काय बनवलं होत.
राजमा मी नाही बनव मम्मीने डब्बा पाठवला होता घरून
डब्बा.
हा आत्या नाहीये इथ आत्या आधीच गेली चंद्रपूरला.
हो का.
इथं फक्त राजदादा मी आणि मामा आहे बस,
ग तुम्ही गाडीत चालले का.
हा.
हम्म हम्म
हम्म
हा
प्रवासच प्रवास आहे आता काही दिवस एक तारखेपर्यंत. नव्हतं
तुझी मम्मी म्हणत होती साक्षीला मी लवकर पाठवून दिल मने,
हो
म्हटलं तुम्ही पण या म्हटलं लवकर हो पाहतो म्हणे. डब्बेच कसं दहा तारखेपर्यंत करून टाकतो म्हणे मग आणि अकराला येतो म्हणे मग. ह
हो दहा तारखेपर्यंत आणि ते आता मम्मीन नवीनही चालू केेलं ना. लॅमपेड हे पाहिलं का मम्मीच तुन स्टेटस.
नाही ना मी पाहिलंच नाही स्टेटस त्या म्हणत होत्या पाहिलं का.
हम्म ते चालू केलं मम्मीन आता.
ते पुरते का पोळ्या गिळ्या हो एवढं सगळं करून. घरीच करतात काय आता.
हा
मग एवढं क करणं हे होते का होते का कर त्यांच्याकडून.
होते होते सगळे घरातले काम मीच करतो फक्त आई स्वयंपाक क त्या भांडे्या घासते मग ते पुरते मम्मीला.
मग एखादी भांडेवारी लावून द्यायची जर डब्बे वाढले तर
हा डब्बे वाढले तर आई पोळ्यावाले लावणार आहे.
हा लावाच लागते कारण की बाई पूर्ण पाठ जाते.
हम्म नाही तसे डबे आम्हाला धुऊन येतात.
धुन येतात का ते चांगलं आहे मग.
सांगणार आहे की आम्हा डबे धुन द्या तुम्ही तसे ना कधी.
हम्म हम्म हो तसच पाहिजे.
हा
किती आहेत मग आता डब्बे?
आता सध्या चार आहेत दोन मुली हेत एक आ आजी आहे ते फक्त एकच टाइम घेते आणि एक बँक कॉल आहे तो दोनही टाईम घ्यायचाय.
हम्म हम्म मग एकाचे किती दोन ह किती हजार? तीन हजार हो ते ना म,
पण त्या पोरीचे पंधराशे पंधराशे रुपय आहेत हाफ डब्बा.
अच्छा हा
हम्म प आता तिचही बंद करणार आहेत पुरत तेन ते हाफ डबबा पंधराशे रुपयात.
हम्म
अठराशे रुपये तरी पाहिजे.
हो हो अठराशे रुपये म्हणायचे.
हम्म
मामा पण साक्षीचे जे पप्पा आहे माझे मामा ते पण आता खानावळ चालू करणार आहे.
हम्म अच्छा, आम च झालं तर चालू हॉटेल चालू ते काय हेच मेसच चालू करायचं.
म्हणजे ते कसं याच हे भोजनालय चालू करायचं.
हा हा
आता पाऊ काय करतो.
हम्म
या ना इकडे इकडे टकता येतय मस्त नॉन व्हेजच.
हाव नॉनव्हेजची मम्मीला ऑर्डर येते किती बिर्याणीची ऑर्डर येते?
येतात का?
हम्म
चांगलं आहे मस्त. आमच्याकडे त बाई चांगलं भेटतच नाही तिथ. बाहेर कुठंच चांगलं भेटत नाही असं फॅमिलीसाठी चांगलं कुठं नाहीच हे बाहेर.
हम् हम किती पानचट भेटते पांढर भात भेटते ते बिर्याणी म्हटलं तर,
अरे खूप पांचट भेटते आमच्याकडे असं जर टाकलं ना तर इतकं चालेल चिकत्या मॅडम काल त्या त्या दिवशी म्हणत होत्या म्हणे टाक म्हणेणे मला मलाही त्यात घ्या म्हणे पार्टनरशिप मधे मी तिथंच बसत जाईन म्हज सात बारी घेऊन म्हणे लोक.
हा त्यांला कशाची कमी आहे पण,
हा त्यान एक करमनुक म्हण. फला काय कोन आहे दुसर,
हम्म
हम्म हम्म
चल मग आता झाले मिनटं झोपतो मी आता. पसरून
हम्म
झोपतो म्हणल आता थकली ना मग. तिथी दोन वाजता निघाली होती सात वाजता पोहोचली.
बघू आता
हम्म.
झालंच आता एक मिनट.
हो.
उद्या करशील मग नक्की?
अं
उद्या होईल उद्या उद्या बड्डे आहे कि परवा आहे?
उद्या उद्या.
मग संध्याकाळी आहे का? हम्म.
हो.
हा.
सकाळी करू शकतात. हम्म. पण सकाळी तूला जॉब असते ना?
जॉब असते. मी होते सहा नंतर फ्री पण तेव्हा तर तुझं ते हे राहीले
काही नाही मी करीन मी काय करणार आहेे त्या बड्डेत.
हो. मी मेसेज करीलच फ्री झाली की.
हो.
पण दादा उद्या याला चालले होते परभणीला चालले दादा.
बाई.
हो. आता दोन दिवस नाही करता येत. एक काम करशील का तू परभणी का?
आं
तू परभणीला गेल्यावर कोणाला बोलायला लावशील का ह्याच्यावर?